हुं हो येतय येतय.
पण हॅलो नाही मी पण हॅलो नाही
आणि मी तर ना परवा ब म्हणजे मला व्हलडेशनच पण काम आलेलं ना सो व्हलिडेशन करत होते, त्यात असं ते विदर्भ, मराठवाडा त्या साइडच्या लेडीज खूप कॉनवसेशन होते. काय त त्यात आप आपण कसं आता हे मेडिकल च बोललो. तर त्या त्या जर शंभर कॉल्स मी ऐकले असेन त त्यातले नव्वद ते ब्याण्णव कॉल हे सांडग आणी पापड कसं करायचं याच च्यावर होते. म्हणजे काय ग तुझ ते त झाला की नाही करुन, तू बटाटे चिप्स कस केलीस शाबुचे पापड कसे केलीस. उडद्याचे पापड कस केलीस? कुरड्या मला वाटतंय जर मी ते सगळे कॉल लक्ष देऊन ऐकलो तर, माझी पी एच डी होईल पापडात.
होय होय. तेच तेच्यावर लय नॉलेज मिळतय आओ
खरचं ना आणि त्या त्या लो त्या हा हा त्या स्त्रियाचा ते अनुभव किंवा सांगणं त्यांच्या रेसिपीच ऐकल्या ना असं वाटेल की यार खरोखर आपण करायला पाहिजे भारताची अर्धी लोकसंख्या नुसतं पापडच करण्यात गेलीय उन्हाळ्यात असं म्हणजे एवढं बाप रे म्हटलं म्हणजे स्त्रिया किती लक्ष देतात. आम्ही कसल म्हणार, आम्ही एक पापड करत नाय.
इथं ब परवा वाळव्याच ची आजी आलेली काय? उडदाच पापड करूण करून द्यायला आलेली. तिचं पण केली, आमचं पण केली. असल भारी करत होती क नाय. ते इतकं चव झालंय. ते, बापरे, ते काय विकतचं आणलेलं परवडत नाही. ते दोनशे रुपयात दोनशे रुपयाच्या पॅकेटमधे अर्धा डब्बा भरला. आपला पिठाचा असतो की नाही. तो जर्मनचा. हा, मग काय. एवढं छान आम्ही केलो. पापड, म्हणजे ही गेल्या महिन्यात चांगली गोष्ट आहे.
हा हा, ह नाही वयस्कर कोणतरी घरी आलं ना छान, तुम काय का म्हणेना, पण कोणतरी घरी वयस्कर असावं आणि त्यानं क नई - घरात स्वच्छता राहती, घरात लक्ष राहतंय आणि कुठल्याही गोष्ट ते करायलाय ना म्हणजे आता बऱ्याच जणांना वाटतंय की सासू असणं किंवा कोणीही वयस्कर असू दे मग ते भले माझी आजी असू दे किंवा मिस्टराची आजी असू दे, एकेकांना वाटते की ते एक बर्डन असतय डोक्यावर.
व्हय,
ती वयस्कर माणूस घरात असल्यानंतर तर घरावर म्हणजे छत्रछाया असते. कि तुम्ही एक बंधनात असतं की, नाही बाबा घरी एक कोणतरी विचारणारं आहे सो आपण नीटच वाग आलं पाहिजे, वेळेतच घरी गेलं पाहिजे. त्याने एक शिस्त राहते माणसाला ना.
पण शिस्त लोकांना आवडत नाही ना, म्हणून त्यांना बंधन वाटत एवढंच. हाच फरक फरक असतोय.
हो होय होय, या विचारसरणी हा विचारसणीचा फरक आहे. कुणाला हे पटतंय, कुणाला नाही पटत, हो.
काय मग सर्वज्ञाचा कॉल काय आलेला की नाही,
कॉल अं थांबा कॉल आणि अ काल मिक्स करून काही वेगळेच बोलले मी. काल मी कॉल केलेले, दादाने पण उचलला नाही, बाबांनी पण उचलला नाही, बोलायचंय. परवादिवशी पण लावलेलं होती. रात्री झोपलेली दहा वाजताच.
हा. हा. हा.
बोलणंच होईना तिझ्याशी. असं झालं. त्या गेल्यात नव मग माहेरी. हा म्हणजे मी ज्या दिवशी - बोल्लेना आईंशी आई म्हणाल्या सविता एकदोन दिवस गेल्या माहेरी. साईला पण घेऊन आणि बाळाला प घ्युन मगअ म्हणलं
म अमरदादा एक तर म कधी लावलेला? अमरदादा गाड ईवर
हां. नाही ते मला कळलं की तेते व्यापात थोडीना दिवसभर घरी राहणार. म आत त्यांचा व्यस्तच लागला सोडा म मी पण परत काही केलेच नाही. करायला पाहिजे हुत्या खरं. म आज जरा आणि एकदा लाउन बग
तित आता दोघांच्याकडच फोनाय. बाकी कोणाकड नई.
होय.
ला आजं म्हंजे सकाळीच लावा. असत्यात कोन ना कोणीतरी पप् असतील अमरदादा तरी असेल.
होय ममी आज मी यांना म्हणत होते, की मी आज सकाळी लवकर जाते. ट्रेननी. आणि म दादांना आणून‌ सो सोडायला सांगते आणि मगमी दुपारी मेडिकलला जाते. तर हेंनी म्हणले नको कशालाग धावपळ करतेस उद्या मला सुट्टी माजमी जाऊन घेन येतो तिला.
उद्या घेऊन येणाराय?
म्हणजे आई काय म्हणाल्या, ती राहते व्यवस्थित ती तुझ्यापासून लांब आहे तर तिज तिज खाणं, झोपणं ती स्वतः करायला लागलीय.
होय.
ती दहीभात मागून खात्या, दुधभात मागून खात्या व्यवस्थित जेवत्या, खेळत्या, गाढ झोपत्या आणि रात्री झोप ताना सुद्धा कोणीही लागत नाही. तिज तिज बेडवर जात्या. अंथरून, पांघरून घेत्या निवांत झोपून टाकत्या.
शानीये ती तेवढी.
शहाणीय खरं कोणाला तर मारायला आलीतर विचारू नका रक-
कोचत्याच बाबा डायरेक्ट आज हळूच म्हणजे माया करत करत कोचत्या हं हं हं
आओ ते हे नाहीत काय, थांबा हां. ते बो स्वातीच्या लग्नात ओ ते बोरगावच्या मानेबाई म्हण ताय बघा तुम्ही त्यांच्या नात तुमाला वरनं खाली ढक लली माहितीये म्हणजे विद्याचा बेड आहे ना, विद्याच्या बेडचीजी उंची आहेना
आई शप्पत लागलं का काय मग त्याला?
काय माहित त्याची आजी मला नंतर न सांगितली लग्न झाल्या संध्याकाळी पाच वाजता. तुमची पोरगी शेवटी ढकलली मग तिला बरं वाटतं आपटलं बघा म्हणाली मग काय बोलणार? अरे बापरे म्हटलं नाही ओ मला माहितच नाही म्हण हा मी म्हटलं नाही मला माहितच नाही मी म्हटलं कुठाय तुमच बाळ? गेला म्हणल, मम्मी सोबत रडून. रडून. बर मग आम्ही गेलेलो त्यांनी पण राहिला आलेले. स्वातीच्या आत्या लागत ना ति त्यांनी पण राहायला आलेत मग त्यांनी नातवाला ठेवूनच घेतलेल. ती पोरगी ती लॉ करत नाही का? त्यांची सून
हा. हा.
हा त्यांच्या पोरग्याला आणि ही सर्वज्ञा म्हणजे त्याला ढकल, त्याला चिमकरे काढ, -
हिज चालू आहे. सर्वज्ञाच आणि कुणाला म्हणजे कुणाला नाही आणि स्वातीचा एक मोठा भाऊ आहे ना त्याच पण नाव कपिलच आहे. काकांचा मुलगा. कपिल मामा. तुलतुले पाहिजेत. कपिल मामा तुलतुले पाहिजेत मग तो काय खप लगेच गाडीवर बसून हिला कुरकुरे, मामा आईस्क्रीम पाहिजे आणि ही हा. आणि ही तेवढ्या सगळ्यातना स्वप्नीलकडे पण गेली नाई आणि अनूकडे पण गेले नाई फक्त त्या कपिल दादा कडच जायची. आणि मग त्याला मुलंच नाहीयेत ओ अजून त्याच्या लग्नाला पाच सहा वर्ष झाली. तर त्याला सर्वज्ञा आप करताना तिला एवढं भारी वाटायचं तो सर्वज्ञा काय मागितलं की लगेच हजरच
कराय लागला. आणि आम्ही स्वातीच्या इकड ह्याला पण गेलेलो ना सासरी पूजेला. त्या दिवशी ह्यांच्या म्हणजे राम रडाय लागला म्हणून गौरी ह्यांच्या रामला दिलेली राम यांच्याकडे गप्प बसतो बाकी कुणाकडे बसत नाही. तर हेनी रामला फिरालाय नेतात कपिल दादा सर्वज्ञा घेवून फिरायलात आणि आम्ही दोघी निवांत
असं कोणतरी घेणार पाहिजे मुलांना मग काही वाटत मे खरंच की मग फिरायला कुठं काय वाटत नाहीतर लग्नात सर्वज्ञा आणि मी एक एकटी असल्यामुळे मला खूप त्रास झाला सोडा आणि तिला पण त्रास झाला आणि ल लग्न इतकं सुंदर झालं, बापरे.
होय ते मला स्टोरीवरूनच कळायला सोड मस्त मस्त केलं त्यानी
खूप खूप मोठ्या ना म्हणजे आमच्या सगळ्यांच्या अपेक्षांच्या पलीकड होत ते.
हा मस्त केले.
एवढी लोक आणि एवढं नियोजन जेवण कटलेट पासन सगळं होत ॠतुजा दिदी आणि तुमची ती मावशी पण आलेल्या त्या अक्कू मावशी पण आलेलीत लग्नाला. अक्कू मावशी.
हा.
हा आणि त्या मला बघितल्या काय माझ्या हातात हात घेतल्या बोलालत माझा ब्रेन जीवयचा करायल्यात अरे कुठेतरी बघित कुठ तरी बघितलं ते बोलाल्यात मी शून्यातच कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे. मग जवळजवळ पस्तीस तीस सेकंड नंतर क्लिक झालं की अकुमावशी आहे म्हणून. मग म्हणलं मावशी कसे तब्येत मग बोलले मला म्हणत्यात हां मी एवढं बोलायलोय तू आठवायल्यास कणी मी कोण हाय ते मी म्हंटल होय मला क्लीक झालं नाही म्हंटलं सॉरी
त्यांनी का आलेलीत काय माहित बा.
मी ना मी सर्वज्ञाच्या नादात आणि माझ्याच साडीच्या नादात होते मी त्यांच्याशी जास्त बोललेच नायी, नाही तर मावशी तुमी कुणाकडण वगैरे अस काही विचारलच नाही म्हणजे मुलीकडनच असणारे ऑबिअसली.
होय शिरवळच आहेत बघा ते
ते हे पण आहेत ना स्वा तिची एक आत्या शिरोडची आहे.
हा.
मे बी त्यांच्या थ्रू आल्या असतील काय माहीत आता.
व्हय. हे हा स्वातीचे सासू आहे ती त्यांच्यासारखी तेच दिसताये स्वाती आणि सासू
हाव ते दोघे अस सूट होतात की नई.
ते घरात सुट झालेती.
हा आणि ना अस स्वातीची सासू येत ना त्या अश्या एकदम मॉडर्न येत म्हणजे स्वातीलाच ह्या आता कशाला साडी नेसतीस जीन्स घाल की बई आणि चल की बई हा.
जीन्स पॅन्ट.
हा स्वातीला कशाला साडी नेसतेस घाल की बई जीन्स अणि चल बई. कधी होरयस ते ह अ ले भारी आहेत. लई भारीयेत.
बारे बारे नाही स्वातीला चांगलं मिळालं घर.
हो खूप छान मिळाल आणि ति जी इच्छा होती तिला कोल्हापूर मिळाव म्हणून
हा.
हा तिजी पहिल्यापर इच्छा होती की तिला कोल्हापूरचं स्थळ मिळाव म्हणून आणि सुदैवान ते पण मिळा आणखी जरा भारी हम्म.
ये आंबा बाई प्रसन्न झाली वाटत ती दर शुक्रवारी स्टेटस होती बया.
ती सांगू तुम्हाला ऋत ऋतु दीदी ती आय थिंक आ दहावी ला असल्यापासून वैभव लक्ष्मीच करतेय. हो. ते शुक्रवार तेवढे ते आठ असतात किंवा एकवीस असतात एक्कावन अस त ते तेवढे शुक्रवारांच ते सिरीज करायची त्याच्यानंत ते उजवायचं ते करता स्वाती पहिलं कस मम्मी म्हणजे मम्मी आमची मम्मी करत्याला बघून ती करायला लागली. खर माझ्यात काही फरक पडला नाही. अस
ते वैभवलक्ष्मीचं लय काय काय असतय बा
हो हो हो
ती सपना दिदी पण करत होती की, आपले जाबर आहेत बघा चंद्रभागा हा अजून पण करतात त्यांनी त्यांच मच्या घरात वैभव लक्ष्मीच.
हा हा हा मम्मी आत्ता आता बंद केलय मम्मीनं शेवटचं वैभवलक्ष्मीच एकशे आठ शुक्रवारांचं केलेलं.
बापरे! काय करायचं असतय तेव्हा उपवास
शुक्रवारी उपवास लक्ष्मीची पूजा. लक्ष्मीची आरती हे वैभव लक्ष्मीला ते काय मागण मागून तुम्हाला काय करायचं म्हणजे केवढे तुम्ही मनात धरला एवढे एवढे शुक्रवार मी करेन तेवढे करायचे आणि ते उजवताना छान म्हणजे लोकांना प्रसन्न वाटेल असं सुहासन्या बोलवायच्या घरात वातावरण प्रसन्न ठेवायचं. एकदम छान गोडधोड - - असं छान जेवण करायचं. अगदी त्या सुहासन्या प्रसन्न होऊन - - जेऊन उठून गेल्या पाहिजेत आनंदानी, येवढच बाकी काय नसतय मग होय नही तस वातावरण मला ते आठवत ना तेवढ सुंदर वातावरणच असतय ते सगळ्यांच्या ओट्या - - सगळ्यांना गजरे, गुलाब, तर घरात सगळ धुपाचा अगरबत्तीचा वास - -
हा
ते वातावरण मस्तच एकदम.
भारी वाटतय सोडा. देवाच काय तर असंल
होय होय बरं ऐका थांबा हे बघा दहा मिनिटं झालेत. हा मी मी कट कर ते आणि म लाव
हा हा ठीक आहे.